हॅलो
हॅलो
हा महाराज कॉल केलता का कॉल केलता का माराज
का नाही म्हंटला? हा हॅलो
ब
हॅलो
हा.
येतो का आवाज?
ह
हा आवाज येतोय का? ' हम् काय नाही, बघुया म्हणलं काय कराय लागलास ते?
काय नाय बघ? तुला एक कविता सांगु कॉलेज ची. काय कविता लिहित होतो रे एक. कॉलेजच्या जीवनावर एक कवीत हो, आ.
हा क दिवस नाही याचा दिवस नाही कमी झालाय
आसंच क असं चालू केलंय, असं कॉलेजच टेनशन ए त्यामुळे त्यान आता ती चालू केली
हा लेडीशन घेतला
मग काही पेपर अभ्यास हो मले आता देत सांगु का सांगु ऐक. कॉलेजचं जीवन हे वेगळंच असतं. एकीकडे स्टडीचा आणि प्रिपरेशनच टेन्शन. दुसरीकडे अटेंडंसच टेन्शन.
हा.
पुन्हा सेमिस्टर पेपर, व्हायवा, असायमेंट ब्लॅक लॉग आणि भंगार कॉलेजची फी
ह
या सगळ्यात कधी हसत हस हसत, रडत तीन चार वर्षे निघून जातात आणि शेवटी डिग्री मिळते, पण आयुष्यासोबत
हॅलो हा काय? हॅलो हॅलो.
हॅलो
हा झाल, बोल.
हॅलो पण खरं सांगायच तर पण खरं सांगायचं तर आयुष्यातले सर्वात सुंदर आणि वेडे दिवस म्हणजे हेच असत त्यात कॉलेजचेच
हा आ. काम काय करतात? एक नंबर भावा. कमी झालायस आता तुला आपण आप फेरवेल तुला पण कवी म्हणून घोष करूया
एवढी पण नाहीस खास माहिती अशीचच अं बर, काय चालू हाय मग तुझं?
ह काय नाही या आलो बसलं निवांत काहीतली काम
ह
का म्हनचत
नि अ का कुठलं काय नाही बण आणि तुझंच काय चालूय मग कशाचं काय
हची पिच नाही हग हची पिच हम्म
किती झाललेथं
नऊ झाल्यात अजून सात येत ना बाकी त
ह ब बर बर मग सबमिशन ह झालं नाही द्यावं तर लागणार आहे कंटाळ येऊन काय कर ल्याहायला द्यायचं कोणा माझ बेला इे सर पणावा तर मित्राला नाहीतर मैत्रिणी मैत्रिणीला आह अला
तेक नारे हॅलो का नाही आहेरे ते मी मैत्रिणी वगैरे लि द्यायला हम
म पण एखादी ही करायची मैत्रिणी एक फ्रेंड बनवायची चांगली लिऊन ह देण्यासारखे आह
कसलं का जमा जमत ह का ह ना
मग एकट्याला म्हटल्यावर मग एकट कंटाळ येऊन कसं झालं मग एकट मग लाहाव तरी तुला लागणार मग
लिहायचं नातं आलं
हा
लिहायचा आता मग काय करायचं टाईप थोडं ह एक झालंवसच झा ना
ब पीओ सी म्हणजे फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री
हा
आह बर
हो
हा हा मग दुसरं काय दुसरं काय सधण
त
हा
अ बाचा समय बरा राला ते खरार होता म
ह मग आता पेपर असतली अस पेपरला मास्ते हम
ह हॅलो
हॅलो
काय म्हनराज
आता सेशनइज टाइम टेबल आल असे.
ना हाय ऍक्च्युली. एवढेच कुठे आल नाय काय आलेल हा.
आम आम्हाला मॅडम म्हणत होती हय वाटतं तुमचं पंधरा तारखेपासून काही तर पंधरा सोळा तारखेपासून आहे म्हणते.
बघ नाय आलं कसं सांगितलय.
हा हा
कुठ बोलले?
आ
हम्म
टाईम टेबल नाय आलेला?
तर तुला हे माहिती आहे का काय?
आ
तुला हे माहित आहे का आपलं काय ते अ गोळी मध्ये आ कळालं कळालं. तूला आपलो तुला टॅबलेट आणि इंजेक्शन मध्ये फरक काय माहिती हाय का? हॅलो? हॅलो! हॅलो हा.
आ गो
हॅलो येते काय आवाज? हा बोल की.
टॅब्लेट आणि इ इंजेक्शन मधला फरक?
हा.
नाय रे मी होय!
एवढा अभ्यास करत नाहीस का?
त्या आधीचीच सवय हाय की नाही एवढा अभ्यास करत
ते कडू कडू असतेच की. का कडू असते मी ती?
आ
का कडू असत्या?
हॅलो?
हॅलो!
आ
हॅलो?
इंजेक्शनचं तर काय नसत एक दोन मिनिट फक्त हे होत नंतर काय हायसच.
हम्म हम्म. हम टॅबलेट का गोडा हेड. जरी जण काय माहित हाय का तु?
कशाचा?
टॅबलेट कडू का असत ते?
नाय टॅबलेट कडू?
त्यात विविध प्रकारच द्रव वापरलेला असत द्रव.
द्रव का दव?
ड्रगडे ड्रग म
ब
आं
त्या मुळं असतय नई तिकडचं.
हां
हम्म, आणि काय म सिरप कसा कसा कस बनतात सिरप. अं हा हॅलो, सिरप कसा बनतात?
का रे जायचं. असं करत्यात काय? करणार कसं म्हत ला मी. तु तुला माहिती असेल म्हणून तुला फोन केला तर तू आसं क रा रा रा आं
असं कराय नसते. चालतंय, करतो तुला थोड्या वेळात कॉल मी परत. हां काय.
हॅलो, यशु.
हां थोड्या वेळात करतो तुला.